येतोय का आवाज.
हॅलो. हॅलो येतो का म्हनल आवाज.
होय येतोय ना माझा येतोय का. ह. काय म्हणते काय नाही ये लाईट जायेल होती. पप्पांचे ना म्हण ते घरून ठेवते मलाच.
हा हा.
लाईटच नव्हती दोन तीन दिवसापासून.
हा का मळ्यांमध्ये हाच लइ प्रॉब्लेम राहत.
हम् लाईटच नव्हती आता आलीये ते ड्रम ते भरून ठेवले. प्यायला रात इथं बोरच.
हम्
अंघोळीला त्याला
हा हा
हम्म नाही आज आज काय पापा गेले स नाही घरी
हा का.
हम्म.
काय केलं आज.
आज आहे नाहीच.